हो हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हां मॅडम बोला
येतो का आवाज
हो खूप बारीक आवाज येतोय तुमचा
आत्ता येतो का बघा
हा येतोय म्हणजे कमी अ कमी साऊंड येतो बारीक
आता येतो का व्यवस्थित येतो का आवाज बघा फक्त येतो ना हा नमस्कार आता आपण हा कुठल्या विषयावर बोलूया
बोलूया तुम्ही सांगा
कोणता कोणता विषय घ्यायचा तर आपण शाळेच्या शिक्षणावर बोलूया शिक शिक्षण ना आ हा तर आपण शाळेच म्हणजे ग्रामीण भागातलं शिक्षण आणि शहरी शहरी भागातल्या शिक्षण कारण आता बरीचशी मुलं काय झाले की ग्रामीण भागामधून शहरी भागामध्ये जातात ना तर ती ते त्यांचं शिक्षण खंडित होतं.
हो हो हो हो आणि मॅच पण करू शकत नाही म्हणजे शहरात ग्रामीण भागेतल्या आलेल्या मुलं आणि शहरांबरोबर शहरांच्या त्यांच्यासोबत दोघांच म्हणजे ट्युनिंग जमायला खूप वेळ लागतो.
हो बरोबर तर ग्रामीण भागामध्ये जरी शाळा असल्या किंवा कॉलेजेस असले ना तरी सुद्धा बऱ्याच मुलांना असं वाटतंच की शहरात शिकावं. ह ना तर त्यामुळे ते जातात तिकडे परंतु अगदी त्यांचं जे पहिलं पहिलं शिक्षण असतं ते त्यांच्या लोकल लँग्वेजमध्येध्येच झालं पाहिजे. तिथली जी भाषा आहे ती नाहीतर मग उगीच काय होत. की मराठी सगळे जण घरात बोलतात.
हो इंग्लिश मिडियम मध्ये टाकले जातात कारण बरेसे फॅश फॅशनच झालीय कुणी म्हणजे टाकायचे इंग्लिश मच आपण ग हा
हो हो त्यामुळे त्यांनाही समजत नाही मुलांना आणि आईवडिलांनाही समजत नाही नेमका हा काय बोल
हो हो हो ना गोंदळ गोंधळून जातात मुलं पण बाहेर आले की शहराकडे आले की आणि कस बरेच महिला वगैरे असतात त्यांच्या पण मुली व वर असात मॅडम बरेचदा काय होत शळेत जातात पण त्यांना शेतीची कामं पण करावी लागत ते मध्ये मध्ये असं काय असलं की कापूस तुया विनायला जा किंवा काय करायला जा त्याच्यामुळे ते पण पूर्ण शिक्षण पण नाही घेऊ शकत ते बिचारे
हो ना हो ना शेतीची कामं पण करावी लागते. आणि शिकावी पण लागतात पण त्यांच्यामध्ये चिकाटी पण असते. तेवढी आणि चिकाटी पण असते अशी की हे मला करायचं जिद्द असते त्यांच्यामध्ये कारण त्यांना खूप कष्टानी ते जात असतात त्यांना माहिती असतं शाळेचं महत्व नाही का ह तस शहरामध्ये मुलांना काय गेलो तरी चालत नाही तरी चालत आणि शाळेत गेले तरी वर्गात बसतील का माहिती नाही फिरतच बसतील म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आहे ना त्या नाक
आणि बरेच म्हणज शहरातल्या मुलांच कस झालंय आता क ट्यशन पण राहिलेय बरेसे म्हणजे त्याच्यामुळे आई वडील जरी जॉबवरर असले काय असले तर ते लक्ष नाही द तेवढं कि काय जातोय ट्युशनच्या भरोश्यावर ते आपल्या सोडून देतात त्यांना
हो ना हो ना हो ना आणि ग्रामीण भागामध्ये कसं की त्यांना शाळेच्या शिक्षणाबरोबर बाकीच जस शेतीच आहे ते पण एक ज्ञान तयार होत नाही का प्राण्यांबद्दल पक्षांबद्दलच झाडांबद्दलचं म्हणजे एकंदरीत म्हणजे च वातावरणाबद्दलच त्यांना
हो निसर्गाशी जवळीक असते ना त्यांची बरीच निसर्ग आणि काय म्हणजे पैशाला महत्त्व पण असतं त्यांच्याजवळ अगदी कष्टाने कमवलेले पैसे ते एक एक पैशाच म्हणजे हे त्यांना मा हे असते त्यांना महत्त्व असते सगळ्या गोष्टीचं
आणि आकर्षणाच्या वाटा पण कमी असत ध क असतात त्यामुळेव भागवून घेणं म्हणतो ना आपण तर तसं हा की एवढंच आहे माझ्याकडे तर मला एवढ्यातच भागून घ्यावं लागणार आहे असं त्यांना जरा जाणीव असते
जाणीव पण असते आणि एक प्रकारची ज जबाबदारी पण असते घरामध्ये का म्हणजे चार पाच भावंड असले तर तसं म्हणजे ते समजून शकतात एकमेकाला आईवडिलांचे कष्ट बघून आता शहरामध्ये कसं झालंय सिंगल पॅरंट म्हणजे परिवार पण छोटा झालाय ना जास्त ह नाहीे त्याच्यामुळे मुलांना पण खूप साऱ्या सवलती मिळतच जातात सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे त्यांना तेवढी किंमत नाही राहत त्या गोष्टीची
खरं आणि शहरामध्ये साधन पण खूप आहेत ना म्हणजे आकर्षणाचे साधन इतक्या आहे हॉटेलमध्येच जातील सिनेमालाच जातील किंवा मग मजाच करतील कुठेतरी जाऊन असं पण जा शहर हो पण क डच्या
डिजिटल झालं हो ते तर मीडिया मीडिया मु जास्त हे झालंय म्हणजे जे बाहेर
तर संबंधच राहत नाही त्यांचा मग असं म्हणजे त्यांना आनंद पण नाही घेतायेत निसर्गाचा असं पण दिसतय सध्या मुलांना
र म्हण पण आ भीयच वाटायला लागय सग्या गो म म्हणजे त्यांना पाठवणं मुलांना असं सलीला किंवा असं अ सुट्ट्यांमध्ये कशी आपण पूर्वी गावी जायचं
हो आपण जसं जायचो सहलीला किंवा समुद्रावर बसणं किंवा सगळ्या निसर्गाचा आनंद घेणं
क झा संकुचित झा परिवाराच म्हणजे आपल्या पुरतच हे झालंय सगळ्या गोष्टी
बरोबर बरोबर अगदी बरोबर आहे छोटे छोटे होत होत आपण छोट वर्तुळ करून बसलो य आ स्वतः भोवतीच करून बसलोय फक्त की नाही हा आणि गावामध्ये ना एकमेकांबद्दल पण आपुलकी असते जरा म्हणजे आजूबाजूच्या घरांमध्ये पण काय चाललय कोणाचं काय सगळं त्यांना माहिित
हो नातेवाईक माहिती आजी आत्या कोण मावशी कोण किंवा काका कोणी सगळं माहिती असते आता ते इथे समोर आला तर ते बोलायला म्हणजे असं घाबरतात पोरं की नेमकी आपण काय बोलायचं त्यांच्या
हो आणि अडी अडचणीला पण एकमेकांच्या धावून जाणं पड टकन नाही का कारण वेळ असतो त्यांच्याकडे ना शहरात कोणाकडेच वेळ नाही राहिलेला त्यामुळे कोणी कोणासाठी जात नाही किंवा मग अगदी तू म्हण तेच तस संकुचित होणं आणि आपल्या फक्त आपल्यापुरतं बघणं असं सध्या चालू आहे त्यामुळे थोडासा सामाजिक विषय पण आहे तो शिक्षणाचा कि दोन्ही बाजूननी व्हायला पाहिजे शहरी पण माहिती पाहिजे त्यांना
हो ते पण आहे म्हणजे ते तेवढ्यापुरत गावापुरताच नको त्यांना पण म्हणजे कस बाहेरच्या गोष्टीचं नॉलेज वगैरे काय आहे ते एखाद्या वेळेस ते बाहेर आले तर त्यांना तेस काही काय संघर्ष जीवच पण कयला पाहिजे चालू आहे आता शिक्षणामध्ये किंवा अ प्रत्येक गोष्टीमध्ये तेच ला समजायला पाहिजेत त्या
थोडस इंग्रजीची भीती असते त्यांना फक्त गावाकडच्या मुलांना तेवढी भी ती जर त्यांची घालवली ना तर ते मुलं अगदी शहरातल्या मुलांपेक्षाही अ पुढे जाऊ शकतात अस गावा डे बऱ्याचशा वेळेला मराठी जास्त बोललं जातं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आणि लोकल लँग्वेजवरच भर दिला जातो त्याच्यामुळे ही जी भाषा आहे इंग्रजी भाषा जर आली त्यांना तर ते खूप पुढे जाऊ शकतात किंवा कमीत कमी त्यांना आत्मविश्वास तरी तयार
आत्मविश्वास हो ते तेवढ्या तरी म्हणजे मग कुठेही पाठ जगाच्या पाठीवर
हो ना हो ना आणि तसं पाहिलं तर इतक्या मोठ्या पदावर पण आपण पाहिलं तर लोक सगळे जे मोठ्या पदावर आहेत ते सगळे लोकल लँग्वेज मच शिकलेले आहेत
हो सगळे हो हो आता कुठे हे काय लाय की सीबीस म्हणजे आपलं चांगलं ह्याच्यामध्ये घेऊन मुलांना पाय शाळेमध्ये टाकायचं किंवा कायचं
म्हणजे मातृभाषेतून जेव्हा शिक्षण घेतलं जातं मातृभाषेतून शिक्षण जेव्हा घेतलं जात तर ते जास्त तर लवकर कळत
हम् ह् हो हो कारण घरात पण बरेच सगळे तेच बोलत असतात आणि तेच जन्मला आपल्या कानावर तेच पडत असते नेहमी
हो ना हो ना आणि एकदा जर ते बेस तयार झाला कि मग त्याच्यावर मग कोणत्याही भाषा आपण शिकू शकतो फक्त एका भाषेचा बेस तयार व्हायल पाहिजे कोणती का असे ना मग त्याच्यावर आपण मग इंग्रजी बोलू शकतो किंवा दुस भाषा शिकून बोलू शकतो किंवा आत्मविश्वास तरी पाहिजे की माझ्याच भाषेत मी खूप चांगल्या रीतीने हे सगळं समजून घेईल आणि आता सगळं शक्य आहे ए आय मुळे
हो शाळेमध्ये पण बरेशे विषय हे टाक-घेतलेही -जात जातना फ्रेंच वगैरे सारखे बरेशे म्हणजे बाहेरचे जे आहेत लँग्वेज त्यांचा पण समावेश झालं आहे ना-विषयांमध्ये हो
हो ना हो ना आणि खूप विषय असतात ना तर तसे विषय समजून घेणं शहरातल्या काही समस्याय गावातल्या काही समस्या आहेत त्याच्यातून पुढे जाणं किंवा एकमेकांना समजून घेणं किंवा दोन्ही शिक्षण पद्धती समजून घेण की याच्यामध्ये एवढे हे नफासारखं आहे याच्यामध्ये एवडे तोटे आहेत असं जरा समजून घेतलं ना तर ते गणित बरोबर बसेल त्यांचं कि हा हे दोन्ही गोष्टी आपण केल्या पाहिजे म्हणून शहरात सली खेड्यात गेल्या पाहिजे आणि
हो हो हो तेच न तेच सगळ्या म्हणजे शहरातल्या मुलांना पण समजायला पाहिजे काय किती निसर्ग कसा आहे काय ते किंवा आपले तुम्ही परिवारामध्ये एक छोटीशी पिकनिक आपण महिन्यातून किंवा अस दोन तीन महिन्यातून काढली गावाात वातावरण तर मुलांना शिकवलं दाखवलं ते पण छान आहे
हो तुमच्याशी बोलून छान वाटलं
हो पाहिला पण मॅडम थँक्यू